हो.
आला का आवाज?
हॅलो.
हां. बोल. हॅलो बोल किरे
हॅलो,
अरे बोल. हॅलो,
ए हॅलो विषन
हा बोल की बोल ऐकालो बोल.
हां, हां काय म्हणतो. नाही पण त्याच्यातन एवढं नेणार नाही पहली गोष्ट. हळ तो सायब काय म्हंणल मला माहित आहे चार्जिगच्या बद्दल कि, तो आत्ता हे भरू नकोस काय पैसे डिपॉझिटून काहीच भरू नको. कोस आपण सर्वे तेन करून घेऊ आणि मी तुला सांगतो. मग त्याच्यानंतर भर. जरी टाइम डिले झाला तर आयडी कॅन्सल करून घेऊया आपण. कॅन्सल जरी झाली तर आयडी परत मार, परत डॉक्युमेंट अपलोड करूया आणि परत करून टाकू.
हा म्हणाव
सही जा रहे गुरु.
लाडात आलास की,
ह....., साहेब म्हणलो आता काय बोलू साहेब
हे असंच आहे होती क नाही कुठं आहे कनेक्शन.
कनेक्शन जातो आपण बाबांच्या ऑफिस जातो मार्केडाकड
हां,
हा टर्न मारतोय. कॉर्नरला जिथं टर्न मारतोय पाय एक्झॅक्ट तिथं.
रईकर कॉलनीत.
ती ही वाडी लागते रे, कुठली तरी जाधववाडी हा जाधववाडी काहीतरी लागत्या.
जाधववाडी बाबूच्या घराजवळ
हो मनिषा बापूचं घर
बरोबर आहे की, बाबू च घर मुक्त सैनिक मध्ये आहे.
क्त सैनिक घोसाहार
ह, तेच्याच पुढच्या बाजूला रे.
ह,
मग ते कितीपर्यत द्यायचं आहे काय?
हं साठ किलो वाटतंय.
असा कसा काय शांत आहे माणूस. साठ किलो वेट
होय.
एकशे एक वीस किलो वॉटचा त बसवा बाई चार्जर. छी
सात किलो वॉटचा अर पण तिथं एवीस्टेशन होणार चार्जरन यायला पाहिजे रे तेवढं.
अरे येणार की भाई जिथे एकशे वीस किलोवॅटचा चार्जर आहे की नाही तिथं ऑफिसली गर्दी होणार.
हा साठला एक वेळ ओके, नायलाज म्हणून कोणतरी इलक्वेड एकशे वीस शोधत येतील पहिला बाहेर ना, हायवेला पण तू म्हणतो नाही. बजेट नाही दहा लाखापर्यंतच बजेट आहे. ते घेऊन काहीतरी चार्ज स्टेशन सातला विषय भाई तुला हेच तुला बोललो नाही मी ते कसा विषय तुझा मेंटेनन्स सुद्धा हाय.
होय की मग मेंटेनन्स असणारच कि मग तेजा.
नाही नाही नाही तसं म्हणत नाही तू आता तू घेतलास चार्जर तर आता? ज्या कंपनीच घेशील ना. त्या कंपनीचं पॅकेज सुद्धा घ्या लागतय. मग एक दोन कंपनी आहेत. दोन बघितल्या तुम्ही एक कंपनी हा एक कंपनीने काय सांगितलं त्याला की तुम्ही स्टेशन घ्या आमच्या कडनं आणि पहिलं एक वर्ष फ्री हाय कायतरी नंतर पर चार्जिंग युनिटच्या मागे दोन रुपये आमचे.
वा!
हा आणि दुसऱ्या कंपनी म्हटलं. वर्षाला आम्हाला चाळीस किंवा पन्नास हजार रुपये द्यायच तुम्ही? म आम्ही येऊन बघणार काय ते आणि त्यात सुद्धा सिव्हिल वर्क येणार नाही.
बिल कोण भरणार?
कसलं? सगळं कंझ्युमरचाच की विषय पन्नास हजार ह्यांनी द्यायचं. ह्यांनी कंझ्युमरनी त्याला
मग ते पन्नास हजार हा विषय बराय
हा मग तोच एक विषय बराय.
आणि ते पर पर युनिट दोन रुपये परवडत नाय.
नाही नाही आजिबात परवडणार नाही तो पर युनीट
कारण जर तुझ्याकडं रेश वाढला गाड्यांचा?
हम्
तर पर युनिट दोन, दोन रुपये न शान्या लाख दोन लाख रुपये जातील त्याला वर्षाला.
होच त्याच्यासाठी बिझनेस प्लॅन चांगला आहे. आवडला मला.
की माही वर्षाला पन्नास हजारचा विषय ठीक आहे. की व विषयच मला बरं वाटतोय. बाकी काय एवढं खास वाटत नाही. मला मग ते न कुठला घेतलाय?
अजून चालू आहे. बघायचं पण चालू हाय. पण त्याच पण वैयक्तिक मत घे चाय कि एक पन्नास हजारा वालाच घ्यायचा
होयच कि म आणि त्यात ती कुठली कंपनी हाय? हि
काय फ्लेमिंगो म्हणून कुठली तरी हाय?
काय तर त्याचा पण वीस म्हणजे ती हे की नाही. अजून एक मी परवा बघितलं? काय कंपनीचं नाव माया लक्षात नाही. पण ते जे भाव सेपरेट ॲप आहे.
हा तो रजिस्टर करून ठेवायला.
हा म्हणजे जे युजर आहे ते ना ते रजिस्टर करून ठेवायचं. ॲप ते त्या ॲपवरती तुला त्या कंपनीचं जेवढं काय चार्ज आहेत. तू ते ॲपला गुगल मॅपचा टाकलास किनी?
हा
अ गुगल मॅप्सला कसा आपण रोड टाकतोय तसा जर तू कोल्हापूर टू गोवा चाललायस. तर त्या मार्गावर तुला कुठं कुठं त्या कंपनीचा चार्जर आहे की नाही ती तुला तिथं डायरेक्ट दाखीवतय. बरं मग त्यात ते अ कुठला अवेलेबल चार्जर आहेत कुठले एंगेज आहेत. किती किलो वॅटमध्ये चार्ज करणार तिची पण सगळी माहिती देतय. त्या ॲप्लिकेशनचा यू यू आर एल चांगला होता मी बघितला परवा. चांगलं होतं ते, म्हणजे माणसांना सोप्पं पडल ते वापरायला.
हा सुध महत्वाच रे.
तेच की माणसांना वापरायला म्हणजे जो युजर आहे त्याला वापरायला सोपं पडा हेर ते. मी पण मगाशी बघि बघितलं गुगल मॅप्स वर. गुगल मॅप्सवर दिसत नाही भावा कुठला चार्जर अवेलेबल आहे. म्हणजे चार्जर दिसतात कुठं कुठ हायत, खर ते एंगेज हाय का नाय किंवा तिथं त्यों युझिंग युझिंग मध्ये आहे का नाही. ते नाही दिसत.
आ.
नाही नाही ते नाही दिसर तू तिथं जाऊन बघायचं तिथ चार्जर हाय का नाही तिथ चालू. तिथं गेल्यावर कोणतर लावलेलं असलं म्हणजे.
जायच परत तिथनं प आणि हे गेली तर. बॅटरी गेली तर.
हा मग तोपर्यंत बॅक्टरी तिथं जाई प तुझ्या सपोज तुला हितन तिथं जाण एवढीच बॅटरी आहे तिथं गेल्यावर तुला कळलं तिथ ऑलरेडी कोण लावून बसलाय काय करणार तू.
तेच म्हणून म्हटलं तिथे गेल्यावर काल बॅटरी सपली, दे धक्का. आणि ढकलून पण चालत नाही ना इव्हीयायला.
नाही चालत ढकलून.
त्याच्यामुळ ते ते मला चांगलं वाटलं यू आर एल त्या ॲपच. म्हणजे तुला त्या ह्याच्यावरती कळत होतं की तिथं कोण तो चार्जर यूज करा लागले काय. किंवा त्याच चार्जिंग केवढं झालय आणि तुला तुझ्या घरापास पण ते किती लांब आहे ते सगळं कळत होतं भारी होतं ते यु आर एल. प्लस तुला त्याच्या शेजार पाजारी कुठ हॉटेल वगैरे हाय काय खायला प्यायला. ते पण दिसत होतं.
हॅलो.
नाही तेच हॉटेल आहे ना आता ते कोणा लावणार तो. ते हॉटेल आहे ते बाजूला हॉटेल आहे ना तेजच आहे. मग ते मालकाच्या नाववरच राहणार म्हणतोय तो मालक म्हणतो मी माझ्याच नावच ठेवणार तुमच्या नावावर करणार नाही मिटर.
मग.
प्रॉब्लेम काय सांगू भाई तीस हजार डिपॉझिट आहे डिपॉझिट यो भरणार आहे. उद्या जर तो म्हणला नाही मी दीप मी नाही देणार डिपॉझिट तर.
वय.
म याला बोंबच आहे, म्हण मी त्याला म्हणलेलो कि दादा लिहून घे म्हणलो तू? कसय माहिती आहे म्हणलो. आता माप म्हणल. आत्ता माप म्हणल म्हणलो तो देतो. हाय हय टेन्शन काय घेतताय तुम्ही मी हाय. आयत्या वळेला म्हणलो झाल ना. कोण सोबत नसत म्हणल मग. नाही म्हणल स करून घेतो.
आणि ते सगळा युनिट बसवायचा खर्च कोण करालय.
तो सगळ सगळ, स्टार्ट टू एंड सगळ त्याच्याकडे आहे.
बर, आणि मग नंतर ते म्हणला मला ही जागा द्यायची नाही मग?
मोठ काय, तोच तर विषय आहे‌.
ते, डायरेक्ट परत झिरोवरच आला रे.
झीरो म्हणजे पार नुकसानच.
म काय करणार त्यो?
कशाचे?
अवघड आहे मग गणित त्याच जरा भाऊ. पर्सनली अवघड आहे. पैसा वेयेगा
लय घातुक होणार आहे. जे काय होणार ते पण. तो म्हणला बाबा मी बोलून घेतो. करून घेतो‌ म्हणून.
त्याला विचार व
मी त्याला, मी बोलताना म्हणल की दादा असा अस विषय म्हटल आात्ता होतय. पण नंतर जर प्रॉब्लेम झाला तर आत्ताच तू राग येऊ दे एक वेळ, पण पाचशे स्टॅम्पवर लिहून घे बाबा.
होय, मग काय तर जे काय आहे, ते सगळ लिहून घे बाबा म्हणाव स्टॅम्प वर. डोक्याला ताप नको नंतर. नाही तर नंतर त्यान पलटी मारली
मी नाहीच देणार. तुम्हाला जे करायच ते करा. भाई तीस हजार डिपॉझिट आहे. फर्स्ट कोटेशन तीस हजारचा आहेत. सेकंड कोटेशन साहेब काय म्हणतील, बाबा तीस हजार भरले आहेत ना. एक हजार रुपये किंवा एकशे वीस, एकशे तीस रुपये किमान लागुन मोकळ होईल. पण तीस हजार झाली ना टोटल.
व्हय
तेहतीस हजार, चार्जरच काहीतरी एक सहा, आठ, दहा लाख रुपये म्हटलय. म्हणजे, टोटल दहा लाख रुपये खर्च. त्यातसुद्धा आपण आता ट्रान्सफॉर्मर चेक कराला पाहिजे. ट्रान्सफॉर्मर जागा असली तर बर. नाही तरी ये काय लावत नाही. ट्रान्सपोर्टवर जर जागा नसली ना शिल्लक तर नाहीच.
दुसरी जागा बग म्हणाव. दुसरीकडे जागा बघ म्हणाव एवढ काय त्यात. त्याला त्या जागेत त्यान तू चार्जर लावलाय म्हणल्यावर त्याच रेंट बी द्यायला लागत असणार आहे.
होय.
मग, काय दुसरीकडे बघ म्हणाव जागा. एवढ काय आहे ते त्याच. मोठा इशू नाही आहे तो.
मामा
ये कुणाला हाक मारालीस काय?
ममालारे.
कोण मधच का तर शिवे बिव दिशील चालत नाही.
नाहीरे. हम्म,
''मी स्वतःला सांगवले ना. मग दुपारी किंवा संध्याकाळी वेळ आहे का तुला. हॅलो,
संध्याळी ते दुपारी होईल की, दुपारी नाही रे.
दुपारी मला पण नाही सोड दुपारी मला मम्मीला जमलं वाखाण्याततेन जाणार आहे. संध्याकाळी आहे काय.
संध्याळी किती वाजता मी चार ला गांधीनगर ला जाणार आहे.
येणार की तिला सांग.
आ,
येणार कितीला.
आता चार ला गेलो काय येतो लवकर मला तर वाटत नाही. ''मी आलो तर घरात मी आनंद आहे म्हणजे तसं म्हण ना.
म दे सोडून.
हम्
ही पर्से जी पार्सल आहे ती देऊन यायचं होतं.
आले सगळे हेडफोन बिडफोन.
अलं अलं.